हॅलो, काय करतेस. आवरली, काम आवरली.
आवरली, आवरली, तुमची?
हा, म बाळा तुला मुलगीये ना, लहान.
हो.
हम्म स्कूल ला जाते काय?
हो जाते, अंगणवाडी जाते.
का
तीन वर्षाचे.
तीन वर्षाच्या, म तिला खायला काय काय देतस तू.
खायला काय वरण, भात, चपाती, भाजी.
ह ह.
सगळं पौष्टिक आहार.
हम्म हम्म हम्म.
का ओ.
काय नाही, मुलांना हेल्दी खायला द्यायचं.
अच्छा.
ठीके देतो, अजून काय? अजून काही हेल्दी वगैरे असं काही, स्पेशल.
हेल्दी म्हणजे, बिस्किट, चॉकलेट वगैरे द्यायचं नाहीये.
ठीके. तुम्ही काय देता, म्हणजे तुमचं काय काय असतं, तुमच्या तुमच्या मुलाला तुम्ही काय काय देता. पौष्टिक आहार.
अम्म. मी पण असच की, फळभाज्या, फळे देतो.
हा.
हम्म. वरण, डाळीचं काहीतरी सपक उसळ वगैरे करून.
हा हा.
हम्म. तुला एक मुलगी काय, आणि काय?
दोन मुली येत, एक मुलगी सहा वर्षाची ये, आणि दुसरी आहे, ती तीन वर्षांची.
हम्म ह.
तुम्हाला
मला पण दोन मुलं येत एक आता पाचवीला गेला. एका अजून अडीच वर्षाचाय.
हम्म त्याला मग शैक्षणिक खेळ वगैरे असतं का?
हा असतय असतय की एक तास खेळायला सोडतात.
हां
हम्म
आणि तो बा बारका आहे तो अंगणवाडीत जातो का?
तो पण अंगणवाडीत आता चाललाय नवीनच आहे अजून. हम्म तीन वर्ष अजुन कंप्लीट नाहीत ना त्याला
हा हां. ठीक